ह
आवाज हो हा इवरायला
हा
येवरायला धर हाव जेवण झाले सध्या
हा हा
मटलं लावाय फोन
होा मी मगाशी लावला होता
हा आम्ही माित का ते मध्ये अशी अ ना आम्ही इकडे जेवणू वगैरेशील म्हणून मग काही उचल उचलल्याने गेला
हो का मी आता आम जेवण जव झाले आ तडे आई आईची इथ आली
म्हणून तो म्हटलं मला आवाज जवरायला गडबड गडबडचा
हा नाही आईची तर आली आज काल ते गडी पाडली तीिकडी ना
हा हा
मग त्याचं प्रॅक्टिस करून पाहिलं मम्मीच्या नावर
हो का
हा
हम्
हा
तप शिकये
आं होा चांगलं शिकवतात ना
हो आपल्या गावात झाल तर नाव द्यायचं
होा हो ते लुदम मॅडम म्हणत ना श्वेता मॅडम कि
हा हो
हा त्या म्हणत ना आम्ही आलोतो म्हणत सौंदड्याले
हा हो.
हम्म.
बचत बायाचं घेतलं होतं त्यांना.
हो आता हे आपलं. मशरूमची बॅच लागू राहिली ना.
हा हा.
हम्म त मग आता ती क. काळा अन गोरा निवृत्तीदादा चा पुतण्या नाही का तो अभि. त्यांना केली आता ऍडमिशन. हो म्हणजे मी स्टेटस असत तर मग दादा म्हणा आप पाठवतो म्ह पाठवाबा.
हो हो.
हम.
चांगला आहे ना शिकायला भेटते फुकटपाकट शिकून घ्या.
हो. हे मग तू झालं अ. हे मस्त आहे असं अ आपल्या म फ्रीच्या आहे ना असं वाटलं न्हत. कि जस हे करतील.
हा हा.
पण मस्त आहे ट्रेनर म्हणजे त्या मॅडमचलं चांगल्या आहेत गडचिरी लिहून आलेल्या आहेत ना.
हा त्या बाहेरगावच्या असतात सगळ्या मॅडम त्यांच्या तिथं.
हम् तर या मॅडम एवढा चांगलं आहे स्वभाव पण चांगलाय त्यांचा आणि शिकून पण राहिलाय. म्हणजे आम्ही ब अ बत्तीस पस्तीस मुली आहो ना त्या तीन मुली कटल्या. तर बत्तीस जणांच्या जोड्या लावून दिल्याय.
हा हा हा.
जवढं शिकवलं त्याची प्रॅक्टिस झालीच पाहिजे.
हो हो.
हो.
नाही शिकवत मस्त त्या आवाज आलते की नाही मॅडम.
हा हा.
हा त्याही मस्त बुलढाण्याचे होते ते मॅडम.
हा हा.
नाही मस्त शिकवलं म्हणजे त्यान हिवाल खेळली लागली होती एक बॅच.
हा.
ते ते हिवर खेळ दोघी सो दोघी होत्या त्या शिकवायला एक हिवर खेळले होती एक आप आपल्या गावात होती.
हा का कश हे मसाल्याचे काय ह्याच्या.
नाही पार्लरवाल्यामध्ये मसाला होत आणि पापड होते.
हो का हा हा.
हा तर मग त्यान मस्त शिकवलं हे आपल्या गावातले मॅडम आले त्यान म्हणजे लईच मस्त शिकवलं. त्यां पूर्ण प्रॅक्टिकली करून घेतलं
हा.
आणि ते प्रॅक्टिकल तिथं डेमो म्हणून दाखवायला नेलं.
हो का.
अ या या इर कळलंल्या बाया काय केला माहतीय का. जे प्रॅक्टिकल केलं की नाही सगळं.
हा.
त्या सगळ आपापल्या घरी घेऊन गेल्या.
आपल्या इडच्या हिवर खेळच्या.
यवर खेळच्या बाया.
माय व सांग.
त्या तिथं तिथंच शिकवले एका मॅडमला नलं तिथं
हा हा
अ मग त्याने काय केलं ते सगळे जेवळे पदार्थ बनवले पापड बनवले
हा हा
ते सगळं बनवलं आणि आपापल्या घरी घेऊन गेल्या सगळ्याजणी
अ घ्या रे देवा
नाही आमची आता आमची बॅस चालू आहे आणि शिवणकामवाल्यांची बॅच चालू आहे य
हा हा
तर जिवणकामवाल्यांचं तर एवढं काही झालं नाही त्यांनी पाच सच हेां सांगत पण आमच लसम
नाही चांगलं शिकवतात ना ते
हम्म
आम आम्हाला आता दोन न आता एक म्हणजे एक वर्ष झालं मागच्या वर्षी केल तर आ्ी ते
हा
आता दोन वर्ष करता नाही येत ते
अरे हव ना पण नाही आता हे बदलला जी आर बदलला आता आपल्याला दोन वर्ष सांगतात की ते का एक क्लास केला की दोन वर्षांनी दुसरा क्लास करताय ते
हा हा
आता हा तिथं ड्रायविंग क्लास लागणार आहे लेडीज साठी
हा हा
फोर व्हीलर जा
हा हा
पण मग मी म्हटलं म्हटलं मॅमला म्हटलं म मला जसं करायचंय म्हटलं आ हे याला तर दोन वर्ष हे होऊनच जाते म्हटलं
हो हो
तर नाही म्हटलंय आरसीटीतूनच क्लास केला जाते म्हणून
हव मी तुम्हाला नाही दोन वर्षांना केल्या जाते आता बदलला असल काय म कोण आम्ही मगा मागे विचारल
हाणा आम्ही ऍडमिशन के आम्हा सांगित होत की दोन वर्षा ना तुम्हाला दुसरा क्लास करता येते मग आम्ही म्हटल म्हटलं मॅम जस आम्हाला शिवन काम मशरूम वगैरे करायची असली म्हटलं मला दुसरी बॅच तर नाही म्हण मग मग त्यािच्यात त्यात सर आली ते मोठे सर आले त्यांनी सांगितले की आ आप ड्रायवि्हंग क्स चालू होणार आहेत म्हणून पण सध्या म दोन एक वर्ष लागतात मग दोन तीन म्हट आम्हाला दोन वर्ष करायच का तर नाही म्ह नाही म्हणत आर सीटीून तुम्हाला एकच कोर्स करता येत कोणताही बी आता म्हणे पुढे ज्या अठरा वर्षाच्या वरपोरी जातील म्हणे त्यांच्यासाठी दुसरा क्लास म्हण येतो
हम्
म्हणजे सगळेच महिलांना म्हणे हे भेटलं पाहिजे म्हणे
लाभ भेटला पाहिजे त्याचा
हा
हो
म्हणून तरी मी भाऊ रश्मी मॅमचे कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं की लागला नंबर तर लागला करून घेऊ
हो हो
ड्रायवि्हंग क्लासमध्ये लागला नंबर तर
होा ते फॉर्म भरून टाका
हां मग रश्मी आमच्या कॉन्टॅक्टमध्येध्ये राहिलं कीमते कधी चाल होतात बॅचेस तर मग ल झाले की फॉर्म भरून टाकायचा कारण की लायसन विथ लायसन सोबत देतात ना काढून ते हा म्हणून मग
नाही करायला फॉरवर्ड त्याचा एवढा फायदा हो खूप ज आमच्या ते हे नाही केलं ना कुक्कुट पालनचा तिथंसा कोर्स
कायचा
कुकुटपालन कोमळे
हा तो कोर्स अजून चाल लागला नाही ना आता लागला की येईले सांगतो हे म्हणत मी कर म्हणत
ये ना काय म्हणत त हिवाळ्यातच केला येईन आमच्या इथं नीलच्या बाबाान
अ दादाा न केे लागा
हो हो
हाव का टाकलं ना कुकुट पालनचां असला मग सांग मत मग मी करीन मग तो
होा ते झालं कुक्कुट पालनच आहे ना ते ना ते इथले ते बँकेतूनच लागला होता त्याचा नंबर
होाव का
ते सेंट्रल बँकेची शाखा होती ना ते
ह हिरो हा
त्या सेंट्रल बँकेतच होत ना ते आता अदेन जागा बदलली
हा
आम्ही जेव्हा प्रशिक्षण आलेी आम्ही तिथे गेलो की पेपर सोडायले
हा
तेव्हा सेंट्रल बँकेच ते ऑफिस एकच होत
हो हो का
हा तर मग त्याच्यातूनच त्याचा नंबर लागला होता त
हा हा
मग त्याच्यातून त्यांनी ते करून घेतलं प्रशिक्षण मग त्याच्यातून त्यां सर्टिफिकेट ते एका एका ठिकाणी
हो का हो ना हो तर दोनग जण आण आणखी हो तुमचे किती झाले कॉल
माझे काय रिसच झाले
आं
वीस वीस
वीस झाले का
होा वीस झाले वीस
अ माझे काय पाच का सहा झाले वाटते आ आता हा तुमचा कॉल ते तिकडचे आलेले आहे माझ्या इकून दोनच झालेले आहे
हो का मग लावत जाण
क्लास क्लासच्यात करणच नाही म्हऊन राहिलं
हा नाही आपण जेवण करायला बसलो की नाही
आ
जे जेवण करायला बसतो की नाही
हा
तिथ आ जेण कराची सुट्टी होती की नाही.
हा हा.
त्या जेवण करायच्या टाइमला एखाद्याला फोन लावून द्यायचा..
हा.
आपले जेवण करता करता फोनही चालू राहते अ जेवण होत राहिते.
होा का मग त्यात बोलण नाही तर चालते का हो ते बोलणं रेकॉर्ड झालं पाहिजे म्हणतात ना..
तर हावना तर सहज आपल्या तर. जेवण आता तुम्ही जर तिकडे बोलत असाल की जेवण करणा्या बाहे आहेत एकमेकीसोबत बोलत असाल की नाही.
हो हो
म तो आवाजही रेकॉर्ड होते ना.
हो.
हा असं समजा की आपण समोरच्या व्यक्तीसोबत बोलू राहिलो. त कॉल बाजून उठून द्यायचा.
हो ना हो ना.
हा.
बरं आता तसं करून ते. कं्प्लीट क लागतील तीन चार म्हणजे चार पाच झाले वा कोना झाले.
आज मी तसेच. केले सर्व कॉल कम्प्लीट.
ह.
तसेच माझे सातच कॉल झाल ते. सात झाली तम्ही बाकीचे सगळे तसेच कंप्लीट केलेग आज आवाजच नाही आहे कोणा जाऊणटेईले म्हटलं तुम् फक्त कॉल चालू ठेवा म्हटलं दहा मिनिट होऊ दे्या मी इण बडबड करत राहतो.
ह
आवा झाला तर आला म्हटलं.
हा ना नाही दोन तीन जणीची ए फन आ हॅलो!
हां बोला ना.
दोन तीन जणी जे फोन आले आहेत ते अ आलेले आहेत पण ते काही होनच नाही राला आता उद्यापासून तसच चालू करतो म्हणजे जिकडनं मला आलेले आहे कॉल बॅक करून घेतो.
होाव हो.
हा म्हणजे मग ते होन जाते तेवढं कम्प्लीट टास्क.
एका जणील चार चार वेळा लावा लागतो पोण
आं
एका झणीले चार वेळा चार वेळा बोलता येते एका झणी सोबत
एका व्यक्तीसघ चार वेळ बोलले जाते ना.
होा पण लगातार नाही बोलल्याच एका मागे एक
नाही नाही समजा असं दोन अ दोन दोन दोन एक दोन दिवसातून एक दिवसातून
मग इ तेे पाच कॉल येतात की नाही पाच कॉल कम्प्लीट झाले की मग दुसऱ्या पाचले बोलता येते.
होे.
पाच पाच कॉल देऊ राहिल ना आपल्याला पहिले पाच दुसरे पास
हा असे पाच पाच करायचे ना एका दिवशी. बरं होा ना चालते ना म
मग तो पहिले पाच झाल्यावर मग दुसऱ्या पाच लायचा प पहि पाच म पहिल्या कॉ पाचमध्ये एक कॉल करून टाकायचा
हा
मग ते पूर्ण मग आणखी समजा मग आणखीन म्हणजे चार पाच बायसोबत बोलायचं समजा पाच जणी सोबत
हा हा
मग आणखीन दुसरा पाच पाचचा जो टास्क येत ना त्यात मग डबल आणखीन तन लावून द्यायचा
अच्छा बरं हा ना म्हणजे पहिला पास लावायचा तर दुसऱ्या दुसऱ्या वेळेस मग दुसऱ्या पाच घ्यायच्या मग डबल तिसऱ्या वेळेस ह्या पहिल्या पाच डबल घ्यायच्या
हां ह्या पहिल्या पाच डबल घ्यायच्या म्हणजे पाच जणी असशा पकडल्या की तेने डबल डबल रिटर्न रिटर्न लावलंत चालते
बर हाव आता ते ग्रुप व मी मेसेज नाही टाकता येत
नाही म्हणतात ना बाई त्यांना सप्पा सांगलाय ना
होा म्हणून म्हटलं ना कॉलच लावा लागते
पर्सनल कॉल करा म्हणून पर्सनल मेसेज टाका
हो हो
हम्म चालते ना मग पुरते नाही याच्यावर कस वॉट्सअप व कोची कॉल म्हणजे का कोणा समजत नाही
हा बरं करा म सकाळी लावतो मी तुम्हाला डबल हा देती घठी हो का